हॅलो हा स्वयंपाक चालू आहे ना
हाव का ल लवकर लागल्या मग
मग पाऊस चालू आहे त्याच्यामुळं ज्ज्यांला काय मस्त फिरून आलो आता
कोण कोण गेलत
का आमची पूर्ण तिकडची फॅमिली
किती दिवस गेलते.
आम्ही का आठ दिवस
हा बरेच दिवस गेले म
हा
कुठ कुठ फिरले मग
नामिका, रामटेक, चित्रकूट, उज्जैन अ हे गेल तो महाकाय, ओंकारेश्वर
बाई उज्जैन ला बी लई पाय सारखय बाई
हा तिथ मग
हा लई मस्त आहे लगी गेल्यावर या नाही वाटत घरी
हा या म्हणजे त गी लय छान तिथ
असल्यावर छान वाटतं फिरायला बिन वातावरण चांगलं असलं मग
हम्म हा आयोध्या
अयोध्या बी
हा वृंदावन
बापरे!
मंग अयोध्या, वृंदावन, मथुरा सारचं गेलो.
अं बरं झालं ना मंग एका याच्यात सगळे सगळे गुंडळलेे.
मंग
मंग एकदा गेलं त्या रूटचे होऊन जात्या ना मंग एका रूट ला गेलां एका रूट चेहोवून जाते अशे नाय व्हतं पण मंग हा अन तिकड जे जे असले रस्त्या ना ते सगळे होत्या म
स्पेशल जायसा हेज
नाही बाई मग कायचं जमत एक तर घरून निघणच होत नाही
नाही नाही घर म्हणजे आपल्या आता काम आवरत नाही शिक
बई शेती मुळ त्याला परेशानी होती दोन दिवस कुठं गेला दोन दिवस लांबत होतं लय
हा तुम्ही पण जायल ना
हा अ जाऊन येली नी
कुठे कुठे गेयल ते म्हग तुम्ही
ना इरत तिकर नाव बालाजी
आम्ही समजा आम्ही सार ते सार सर बाया लां जी ना तेने केला मी मेहंदी बालाजी केला.
हा का
हा हा दोन इथून एक समजा झाला खट टू श्याम ते केल नं.
खटुश्याम त काडचा खाटूशाम.
हां मोठे
हा, बाप रे! ह मंग काय आता पैशाची कमीच नाय मंग आता.
पैशाची कायची चालूच राहत. हा लय ला लय लय लांब लांबून जात्या आपण जाऊ नायत. संभाजीनगरच्या खाटू श्यामला
हा जास्त कुसुम अक्काचींनं त्यांनं गाडी होती न तर मग हा इतकी दमिले
हो नई आता लय छान झालं आता मी आज जाऊन आले ना महिनापण नाय झाला.
कुढ इकडं का?
हा या खाटूश्यामला
हाव का तेव्हा बी गेल्या ह्या बी गेल्या.
हा दोन्हीकड पण इकडे पण समजा तीन चार वेळेस गेले आता संभाजीनगरच्या खाटुशामला.
तीन चार वेळेस बाई काई मानल्या बाई
नाही म आता ना ना तसच जाऊन आलो.
नाही आ आम्ही समजा तिकडचीच फॅमिली होतो काही सोबत मैत्रीणी ते होत्या ना मंग मैत्रिणी सोबत ते गेलो.
बरं झालं ना आपण मग तीन चार वेळेस म्हनल्यावर मग चार वेळेस झालं असेल तर पाच वेळेस जाऊन या.
हा ना आता जायचं आता दो दोघ जाऊ
हा पाच वेळस गंद बाया खेट्या करू राहिल्या बाई तिड लय
खेट्या मग असू खेट्यास म्हणूनच समजा जाऊन आलो आता.
हाव का. नाय हो अन लय अनुभव येऊ राहिला म्हणते बाय तीथ
अनुभव म्हणजे चांगलाच अनुभव आहे.
हा ते आपण म्हणत होतो पहिले एवढ. मनावर नव्हतो घेत पण आता लय जाऊ. तिथ धागा बधला मग तुम्ही
हा. ध हा तिथं बांधला हात हात. ते पण बांधलं ना आम्ही समजा ना मुली इथं तिथं.
तिकड बी का मग एकीकडेच बांधायच असता ना मग ते
नाय नाही मग आता अशी बोली हे ना आपली समजा तिथ जाऊ आपण इतके वर्षे बाद
हा हा तशी बोली असली मग जमल
हा ते बोली करेल ना आपण समजा आमच्याकडून एवढे एवढ्या वर्ष येऊ शकतो बा
हा झालं आमचं पूर्ण तर
हा इच्छा पूर्ण झाली त येऊ.
ह ना मग नाही पण लई लोकला पावला व ते बी हाव नाही आता दुसऱ्याच काही पण आपण स्वतःला अनुभव आला तर मग म्हणता ना माणूस खरंच तो देव पावला बाई आम्हा आसं होतना.
ते तो होतच नि अ मुली ते न आम्ही सार्या जाऊन आलो आता इथ. तिक तिकडे फक्त एका मुलीला नेलत. अ इथं समजा आम्ही सारेच गेलो.
हा का बरं आहे ना मग अंन द त इकडं कामा नवती काही
कामाच चालुच राहत ओ. पण, मग आता देवदर्शन हां. देवदर्शन करायच मना
त्या निमतानच निघतं माहिती माणूस तिकडून म्हणले ना मगच निघत माणस. अस नाय धरून नाय निघता येत. अ आ होव नवर्‍याना चांगली गोष्ट आहे आता आत लागल्या बाई तूम्ही फिराल दोघी.
हम्. आता
नाही बाई. सगळंच पाहा लागत बाहेर - - पा लागत. घरी पाहा लागत.
मगं एका स्पोन द
नाही. नाही. मग अशे गंस घालितो ना आपणजीत नाही घाला मग आशे घालितो ना आपण तिथंज घालाचे कितकली घालून देतो.
मग ते तर राहायचे हो जास्त जाते असे पण मग तसे काय आहे.
तेसनामा ना आपलेला ते देवाच म्हणलं थोडं करायच जीवारी येती.
जीववर येत म्हणजे आपण आधीच म्हणतो नाही का. यांना काय होईं काणू. त्यांना काय होईं काणू.
म्हणजे गेल्यावर अनुभव आला तर मग माणसाला वाट बाकीचं दुसऱ्याचं पाहिलं ना मग म्हणत नाही बा त्याचीच फरक पडला आपनच जाऊन येवु. मग आणि एका चाका मग आता सगळ्याच पहा लागतना हो. मनात गण राहत पण काय चालु आहे म बाकी.
की काहीच नाहीये असच मजेत आहे आता.
नाव का तिकड मग खाय प्यायचं कसं
आम्ही ये नेलथ ना सारच आपलं खायच. हा किराणा वगैरे
हा मग सगळं नेल्यावर मग जम तर रुमा घेतल्या असतील मग.
रात्रीच्या, खर्च भरपूर आला गाड्या आम्हाला.
तरी
बारा, तेरा हजारपर्यंत
हा मग तयारी काहीच नाही मर वीस -वीस हजार रुपये लोक
अ नाही मंगळ समजा शिट कमी असल्यामुळ मग भाडे जास्त गेल ना आमचं.
हा मग स्वयंपाक ते बनूस तर काही ठिकाणी रात्रीस प्रवास केला काही ठिकाणी दिवसा
हाव का
हा मग रात्री प्रवासात बरचस आहे ना.
नाही रात्रीचाच प्रवास चांगला राहतो आणंखी दिवसापेक्षा. रात्रीच दिवसाचं लैय बोर होत. रात्रीचं आहे ना मस्त वाटत प्रवासाला.
हो थंडवा वाटतो ना?
नात जरा हे होत बोर झाल्या वाणी.
हम्म खाटू शमलात पण पाऊस चालू राहतो बरं का कंटिन्यू खाटू श्यामला मठ मंदिर पण लय मोठं हाय जास्तच मोठा आहे तिथं पण. तिथं समजा मोकळच नाहीे इथं आपले संभाजीनगर
हा त्यामुळं इकड मोकळा जास्त.
गाव तिथ त्याच्यात समजत नाही ना असं जुन नाही जा जास्त मोकळ नाही पूर्ण पॅक की अस दुकानात त्यांना जास्तच पॅक झालेलं आहे ते.
तुम्ही अजून वर्ष
नाही आताच पूर्ण पॅक झालेलं आहे इथं.
हा ना? आम्ही गेलो तव एवढे काही नव्हत
नाही तुम्ही ना म्हणजे लगेच हे झालं का तवाच गेल्या होत्या आता ना ग आता जर गेलं ना तर आता इतकं भारी झालं त पूर्ण तेवढं हे होत ना तेवढ्याच्या म पूर्ण ब बारी ला गेले लांबपर्यंत
त काही नाही ते गेट म हो त्या तर शीट पण मग काही कोणीच नव्हतं ल गे आम्ही गेलो दोन चार डोकी होती फक्त.
पूर्ण म्हणजे ना ल लांबून बारीलाात याद्याला हो आता पूर्ण पॅक होईल म्हणजे रविवार, शनिवार असं शनिवारी जा असत पहा शनिवारचं पण गुरुवारी असं काही शनिवारी जास्त पण,
हा का.
अमुषा, पौर्णिमा आणि एखादस एखादस असली का एखकादस चतु नाही
एखादशीचण ते जास्तचचे म्हनते एखादाशीचच ख्या माणत काय काण बहि द्या
अ नाही म अशा ज्याला महारा मनावर राहत म्हणते ते पण मग ते एकादशी य काे पूर्ण पॅक वेलत होती. आम्ही एकादशी दिवशी गेलतो ना या याच्यातली अ या महिन्यातली एकादस मागच्या तर पूर्ण फिट व्हायल होते.
आह?
हा बोला ना हॅलो हॅलो